हा हो.
हा हा काय करतेस?
काय नाही जरा चाललोय बाहेर.
बाहेर मग आता गणपती आलेत. मग काही स्पेशल तेन बनवताय की नाही गणपतीत.
अ हो. पण आमच्या नाही मामाच्या घरी आणतो आम्ही.
होय का म्हणजे आमच्यात खास करून क नाही मी तुला सांग ते म्हणजे उकडीचे मोदकची मी रेसिपी सांगते काय तशे बनवून बघ. म्हणजे उकडीचे मोदक बनवण्यासाठी अं लागणार साहित्य असं की एक कप तांदळाळाचं पीठ एक कप पाणी आणि चिमूटभर मीठ. आणि एक चमचा तूप.
हम् हम. हम्म.
चतुर्थांश कप गूळ घ्यायचा आणि अर्धा चमचा वेलची
आणि सुकामेवा, सुकामेवा म्हणजे काय? आपले ड्रायफ्रूटस वगैरे घ्यायचे आवडी नुसार हा. म्हणजे एखाद्याला आवडतं एखाद्याला नाही. म ते कसं करायचं सारण पहिला कसं करायचं सांगते सारण करायसाठी पहिला एखाद्या कडईत तूप घ्यायचं त्यामध्ये गूळ खोबरे घालून मंद आचेवर त्याचे मिश्रण कोळ पर्यंत परतून घ्यायचं. त्यात वेलची आणि सुकामेवा घालायचा.
हां.
तांदळाच्या पिठाच्या म्हणजे ते उकड काढायसाठी आहे ना पातेल्यात पाणी घ्यायचं त्यात थोडस मीठ घालायचं.
थोडं तूप घालायचं आणि ते उकळून त्यात तांदळाचे पीठ टाकायचं. आणि गुठळ्या न होऊ देता ते मिश्रण झाकून दोन मिनिटे ठेवायचं म्हणजे ते वाफलवून घ्यायचं दोन मिनिट.
हा.
कोमट झालं ना कि ते मळून घ्यायचं. मग मोदक बनवायसाठी तो पिठाचा गोळा घ्यायचा त्याची पातळ म्हणजे असं गोलाकार आपण बनवायचा हातावर त्याला त्याला कळ्या पाडायच्या आणि त्यात सारण भरून मो- काचा आकार द्यायचा त्याला.
हम्म.
मग एखाद्या आणि मग स्टीमर किंवा मोदक पात्रात ते हळदीचे किंवा केळीचं पान ठेवायचं.
हम्म.
आणि ते मोदक दहा ते बारा मिनिटे वाफवुन घ्यायचं.
हम्म.
मग ते गरम गरम ऊ लेल्या मोदकवर तुपाची धार मस्तपैकी सोडायचं नाही खायचं.
हो छान छान.
नाही उकडीचे आम्ही म्हणजे बनवतो बट गव्हाच्या पिठाचे बनवतो तांदळाचे पिठाचे चे कधी ट्राय नाही केल. हम्म ठीक आहे.
मग आणि परत सगळ्यात पारं पारीक म्हणजे आपण गव्हाची खीर बनवतोय. माहितय ना त्याला जास्त करून एक एक जण गव्हाची लापशी म्हणत्यात. म्हणजे हा एक पारंपरिक आणि पौष्टिक गोड पदार्थ आहे.
मग ते बनवण्यासाठी काय करायचं कुकर मध्ये अ मऊ आणि दाणेदार अशी लापशी बनवण्यासाठी कनी गव्हाचा म्हणजे आपण त्याला खपली घाऊ म्हणतोय त्याचा भरडा करून घ्यायचा म्हणजे जाड रवा ते दोन तीन मिनिटे तुपात परतून घ्यायचे. त्यात ति तिप्पट पाणी टाकायचं म्हणजे जेवढे गहु घेतल्यास ना त्याच्या तिप्पट पाणी टाकायचं. आणि आवडीनुसार गुळ घालून घ्यायचा आणि मग त्याला दोन ते तीन शिट्ट्या द्यायच्या.
मग त्याच्यासाठी साहित्य काय लागतय आपलं म्हणजे खपली गहू एक वाटी आणि साजूक तूप घ्यायचे तीन ते चार चमचे गुळ घ्यायचा म्हणजे शक्यतो आम्ही सेंद्रिय गुळ वाप परतो.
अच्छा.
मग म्हणजे एक एक जण वापरत नाहीत ना सेंद्रिय.
हम्म.
मग शक्यतो सेंद्रिय गुळ चांगला.
हम्म.
आणि तो किसलेला किंवा बारीक चिरलेला घ्यायचा. एक वाटी किंवा आवडीनुसार कमी जास्त घ्यायचा. गरम पाणी घ्यायचं तीन वाट्या आणि सुक्का मेवा काजू, बदाम, मनुके वगैरे दोन चमचे घ्यायचे. वेलची पूड आर्धा चमचा आणि सुक त्या खोबऱ्याचे बारीक काप केलेले. एक चमचा भर घ्यायचं. म.. अ तो जो आपण भरडा आहे तो भाजायचा कसा, की गॅसवर कुकर गरम करून घ्यायचा. त्यात दोन चमचे साजूक तूप घालायचे. आणि ते तूप गरम झाल्यावर गव्हाचा भरडा घालून मंद आचेवर अ हालका सोनेरी रंग येईपर्यंत त्याला छान वास टे पर्यंत भाजून घ्यायचा. म अ सुक्का मेवा कसा परतायचा, भरडा भाजल्यानंतर तो एका भांड्यात काढून घ्यायचा. आत त्याच कुकरमध्ये
तिसऱ्या दिवसा पासून आर्धा मिली सकाळ संध्याकाळ बाळाला द्यायच. चल खाली आणल्यात. आलात. तू वेळ वाया घालवायल्यास. तू बग की सांगाय लागल्या तुला. कावा मलाच.
पाणी घालायच आणि कुक करला झाकण लावून, मंद आचेवर वर तीन ते चार मिनिट शिट्ट्या काढून. भरडा शिजवून घ्यायचा मऊ असा.
हा तिथं हो काय.
करायचं जेव्हा कुक कर पूर्ण थंड झाल्यावर झाकण उघडायचं आणि आत त्यात किसलेला गूळ, तळलेला सुका मेवा, परत वेलची पूड आणि एक चमचे साजूक तूप घालायचं.
ह्म.
म कुक्कर पुंन्हा गॅसवर मंद आ चे वर ठेवायचा. आणि गुळ, जो गुळयै ना तो पूर्णपणे विरघळेपर्यंत आणि मिश्रण एकजीव होईपर्यं त, दोन मिनिट सततं हालवत राहायचं.
काय करू सांग. हम्म्
तयार होते.
हम्म्. बाय. ठीके ठीके.
म तुम्ही बनवताय का नाही.
हा बग बनवून बघते की, परत.
खरं गव्हाची खीर अ बनवत्यातच ना.
हा हा म्हणजे बनवतोय. तसं. बट जरा पद्धत वेगळी आहे.
तू कुठे बाहेर गेली आहेस का? म्हणजे असं जास्त मोबा ऐकायला येतोय.
हो हो बाहेर आहे जरा.
उ्म हम्म्.
लो भाय.
बाक्की आणि काय?
काय नाय निवांताय.
ह्म ह्म.
जरा कामातच आहे.
हो का काम चालूच असतात.
होय हो हो हम्म
बाकी तुझं कॉलेज वगैरा
हो सुरू आहे ना आता ग्रॅज्युएशन लास्ट इयर.
हो मग आता ऍडमिशन घेतलीस की नाही अजून?
त 'फीचा' काहीतरी प्रॉब्लेम आलाय टेक्निकल इश्यू त्यामुळे फी फक्त भरायची राहिली बाकी सगळं झाले. ह
मग तू कॉलेजला डेली जातेस का?
हो हो डेली नाही. म्हणजे आता फक्त जॉब होता मागच्या वर्षी त्या मूळ जरासं अ फक्त एक्झामला जात होते आता आहे तसा वेळ बट तरी आठवड्यातून दोन तीन दिवस तेवढेच हम्म
मग बाकीचे दिवस शिकवलेलं समजतं का तुला?
हो मग शिकवायचं काय आता असं नाहीे आहे. फक्त पासिंग पुरत मार्क्स भेटले तरी चालेल कारण की मी बाहेरचे पण एक्झाम कॉम्पिटेटिव्ह द्याय लागले त्यामुळे जास्त लक्ष हे जात नाही. कॉलेज मध्ये हम्म हो हो हो हो थँक्यू
हम्म ह् नाही तस ऑप्शनला एखाद दुसरा ठेवावाच लागतो नाहीतर मग लय अवघड एकाच्या जीवावर आता राहून चालत नाही न,
होय होय ह
आणखी काय मग?
काय नाही बघा आता जस्ट क्वाफी पिली. जी चहा नसते पित नाहीही नाही चहा नाही. नाही घेत मी चहा मला चहा मला आवडत नाही मी कॉफी घेते.
हम्म हम्म
एक अ हो हो
तरी पण मग घेतेस.
हो बट आता काय करणार ना,
ह घ्यायचं नाही ना म्हणजे एवढं कळून पण आपण घेतोय म्हणजे आपणच मुर्ख आहे. ह
कॅफे अडिक्ट झाले जरा काय करायचं
हम्म ऍडिक्ट होऊन चालत नाही कोणत्या पण गोष्टीला हेल्थ महत्त्वाचे आहे की कॉफी महत्त्वाची आहे?
होय
त्यामुळं जरा असं आपणच शहाणे व्हायला पाहिजे ग. असं आपल्याला एवढं समजत सगळं भेसळ आहे तरी पण आपण खातो म्हणजे आपण खूप मरत आहोत
नाही बाहेर अस काय नाही आहे फक्त कॉफी तेवढेच बाकी काय असं नाही
हम्म
हम्म
पण ते दूधातच काय काय काय काय मिक्स करतात बघितलेस ना
नाही बाहेरच नाही पित मी आम्ही मी घरचं दुध नाही नाही म्हशी नाही बट दूध म्हशीचच घेते तो ना बाहेरून
हा हा मग ते चांगलं आहे त्यात काय मिक्स करून करून पाणीच मिक्स करणार आहेत दुसरं काय करताच येत नाही
हो हो
अच्छा मग मी तुला सांगितलेत ना दोन रेसिपी तसे उकळीचे मोदक आणि ते गव्हाची खिर करून बघ आणि मला सांग म्हणजे कशी झाली होती काय झाली होती ओके तुझा मौल्यवान मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद
थँक्यू थँक्यू हा हो हो ठीक आहे